हॅलो.
हॅलो हां. बोला आवाज येतोय? हा येतोय.
अ मला ही तुमचा एकदम बारीक येतंय.
हॅलो.
हा हा येतोय आता.
हा बोला आता. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला आवाज येतोय ना
हो एकदम ना बारीक येतो मधून मधून कट होतो आवाज
हो
हा आता येत
येतोय ना हा बोला
हो येतय
झालं जेवण
हॅलो
हॅलो
मधून म द आवाज तुमचा नाही क कट होत येतच नाही
हॅलो येतोय ना आता
हा आता आता क्लिअर येतो आता
हा बोला
झालं जेवण वगैरे
हो जेवण झालं आत्ताच
हा
आणि बसले आमचं झालं
हो जेवण झालं तेच म्हटलं चला फोन करू काय चालू काय नाही
हो एकदम मस्त तुम्ही
हो मजेत एकदम होणाळ्याची
एकदम मस्त सु ते
मस्त एन्जॉय केला
एन्जॉय केलं भरपूर उ्हात सगळीकडे आता काय फिरायला जातात सगळी फॅमिली सोबत हो मग फॅमिली सोबत रिसॉर्टला वगैरे मज्जा गेली भरपूर
होय आता काम चालू झालं असेल म्हणजे
हो आता काम चालू आता सुट काय संपल्या आता रोजच काम चालू
आता सावने कुठे हलायचच नाही घरातून
नाही आता घरीच आता सण वगैरे आले मग काय घरीच पाऊस वगैरे आला तरता हो मस्त आधिक मस्
एवणा
होम
वाण वगैरे दिलं काणी आई वडिलांनी
हो दिला वान वगरे
अच्छा बाकी
बाकी मस्त आता पाऊस पडेल पावसात पण माझ्या फिरायला थोडंफार जायचं पावसात भिजायचं नसतं
हो ना पाऊस कधी पडेल त्याचीच सुक्ताय हन
वातावरण पूर्ण हे झालंय गरमी मुळे त्रास भरपूरच
जून महिना अर्ध झाला बारा तारीख आली तरी अजून पावसाचा हेच नाही हो
लवकर पाऊस असतो, ह, ह्या टायमाला भरपूरच लेट आहे पाऊस.
हो ना एकदा जरी पाऊस पडून गेला ना तरी खूप छान वाटेल माहिती.
थोड पडतो आणि मग थोडासच पडतो आणि मग. जातो परत.
च्या वर्षी मानाने खूप लवकर पडला ओ. एप्रिल पासून स्टार्ट झाला होता कंटिन्यू.
लग्नात वगैरे सगळ्यांचे वांदे झालेले. वगैरे पडलेले सगळे.
हो मागच्या वर्षी खूप हाल झालेल.
हा म्हणजे लोकांची हा लग लग्न वगैरे पण कुठे झाली नीट, पाऊसच होता लग्नात वगैरे पण.
आता ह्या वर्षी बघू, पावसाची वाट बघायला लागतय. मागच्या वर्षी ते पाऊ लग्नात हा माग लग्न सिझन त्या मध्ये आपण सांगायचो, की बस करे बाबा आता नको पडू पण त्यावेळेस. नाही ना आता आपण वाट बघ ते.
हो पढण्यासाठी तरी पडत नाही आहे.
नाही पडतते खरंच ना मुलांचे एक तर. ददा
कस चाललंय तुमचं.
माझा एकदम छान, तुमच.
एकदम मस्त.
आवाज थोडा ब्रेक होतो, बारीक येतो. मध्येच. हां असं आता क्लिअर येतो पण मधून बारीक होऊन जातो.
नेटवर्क इशू असेल. द
बाकी?
बाकी चाललय मस्त.
होय, हम्-हम्. फिरायला वगैरे कुठे आवडतं तुम्हाला?
फिरायला असंच अ लोणावळ्याला वगैरे जास्त आवडतं.
व्हय, हवीच काय ओ तुमच्या?
हॅलो.
हॅलो,
हा बोला.
हॅलो,
हॅलो,
येतोय का?
हा बोला.
हा हॉबीज काय म्हटलं?
हा मला कबड्डी खेळायला आवडते.
वाव छान आहे. मझे डिफरंट गेम म्हणजे नाही का असं प्रत्येक कांनच्यापेक्षा वेगळा तुम्हांला गेम आवडतोय आता. हो ना.
हाऊस हाय कबड्डीची.
औस भारी खरंच आवड, बाकी कशामध्ये जास्त इंटरेस्ट
इंटरेस्ट म्हणजे आता काय. त्याच तर कुठे काही खेळायला वगैरे काही भेटत नाही.
हॅलो.